हॅलो
हा आवाज येतोय काय?
हा आला बाबा आवाज.
हा बरीयेस काय?
हा हाय बरी. तू बरियेस?
होय आहे की. कधी आलीस गावासंन
काल आली ब सकाळी.
होय प्रवा कसं झाली? सुट्टी कशी झाली?
छान झाली. आरामात झाली.
हं हं हं कुठ कुठे गेले? हा फिरायला गेलेलीस की.
फिरायला तिथं होत जवळ वॉटर पार्क. जाऊन आली फिरुन. मस्त होत हो
चांगला झाला ना प्रवास.
मस्त झाला प्रवास जाताना पण अं आपलं ट्रॅव्हलर्स तू गेलती येताना पण ट्रॅव्हलर्स ने
हा हा हा शाळा कधी चालू मी अं हेला गेलेलो बघ आमच्या स्कूलची ट्रीप गेलेली फक्त टीचरांची गेलेली
हां
तिकडे गेल्यालो बस त्यानंतर मग काय घरातलाच कार्य काम होतं ग नंदुबाईंच्या मुलग्याचं लग्न होतं
झालं ना लग्न
झालं भावाच्या लग्नाचा वाढदिवस होता
आणि
इकडं तिकडंच गेलो
इकडं आणि ती आता आमचं वो बस उद्या सोमवारपसनं आहे की परवापासून
अठरा तारखेपासून चालू हाय
हो अठरापासून चालू हाय म्हणूनच आले मी गडबड करून
होय आमचं पण झालंय बघ आता अठराला चालू हाय आमचं पण खरं सर म्हंटले वीस तारखेला या
म्हंटल्यात व्हय
हम्म
हम्म चालतयं की मग जाणार आहेस?
होय जायला पाहिजे कि ऑफिस चालूच असतंय ग आठच दिवस देत होतेत सुट्ट्या पण मीच घेतलेले पंधरा दिवस सुट्ट्या
पाहिजे ना
होय आणि आता वर्षभर मग कुठं सुट्ट्या दिवाळी शिवाय सुट्ट्याच नसतात
सुट्ट्या नसतात आम्हांला पण तसंच
हम् अगं मला हां भूगोलची मला पीडीएफ नाही मिळाली मी किरण ला मेसेज टा टाकले ना खरं
आरं आत्ताशी तीन झालेत तीन झाल्यात तू इकडे कबनूर मध्ये येणार आहेस.
त की
कॉलेजमध्ये तर जायलाच पाहिजे पैसे भरायला.
हा
स्कॉलरशिप जमा झाली ना हा मग ते आपण फी भरायला जायाचच आहे. आणि माझ्याकड पुस्तक आहे.
अगं मला पण पुस्तक घ्यायचे आहेत काय? मला पीडीएफ पाहिजेल हाय. आपण कॉलेज मध्ये कधी जाऊया? म्हणजे मला पुस्तक मग खरं ग्रंथालय असल. चालू
ग्रंथालयाच काय माहतीनाहीचालू असतय की नाही
होय ग म्हणजे कसं आपण गेलो तर समज त पुस्तक तर घेता येईल अस
घेता येईल होय होय असणार ते चालू कॉलेज आपलं एक तारखे पासून चालू हाय कदाचित एक का बारा काय तेरा काय माहित अभ्यासचं
अगं अभ्यासाचं एक पण पीडीएफ नाही हाय अभ्यास करायचा कसा?
हम् माझ्याकडे असून माझं झालं नाही दोन पुस्तकं आहेत माझ्याकडं मेथडची तर घे घेशील की नाहीे मग
अगं मराठीच आहे की माझ्याकडं काय भुगोलचं कुठं आहे माझ्याकड ईकड नाही आहे.
नाही काय?
नाही आणि ते ज्ञान आणि अभ्यासक्रमच घेतलेलं ते एक ते प्रिंट काढून घेतलेली ते आहे बघं माझ्याकडं
क्यां
हम् मग मूल्य निर्धारणाच ते पीडीएफ ती पीडीएफ आहे बघ माझ्याकडं
मूल्य निर्धारणाची ती एक हाय अन् अभ्यास क्रम आहे
हां आणि मेथडचे दोन चारच पेपर आहेत आपल्याला
पाच हायत
आणि कुठलाही सांग?
मूल्य निर्धारण ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि आहे आणि कोणतं तर आहे ग? अध्ययन अध्य अ अध्ययनने अध्यापन म्हणून आहे बघ आ चाल
आपल्याकडं आपल्याला पीडीएफ नाही मिळाल तर करणार आहेस काय? अभ्यास कशातन करायचा?
आता कोणाच्या ते संपर्कांतन राहूनच
अगं संपर्कात मी सगळ्यांना मेसेज करायला लागलोय कोण आमचं क नाही मे थडच मी एका मुलगीला म्हणजे ते ए मुलगीला मेसेज टाकलेली ग्रुपवर की मराठी च कोण थोडं असेल तर द्या म्हणून खर कोण पाठवलंच नाही तिला मग तरी आणि मी तिला वैयक्तिक मेसेज करूनच विचारलं पीडीएफ असेल तर पाठव ती म्हटली नाही अग मीच सगळ्यांना विचारालोय कोणाकडेच नाही हाय म्हणाल्या?
मग आता?
मी तेच म्हणालोय आपल्याला घ्यायला पाहिजे ग कसं घ्यायचं?
दोन तिकड नाय येत तर करूया काय होईल? ते मग नंतर म बघूया मग ह?
हम्म होय ते तर हायच की.
हा याच्यात तर करूया निदान आता गेल्या आपण गेल्या टायमिंगला आपण किती? टफ मधून केलेला अभ्यास
तेव्हा जरा सोपतरी होतं ग
हा हे तर वाचून काढूया आता मी पण आ ते मम्मी आलीय आमची.
हो इकड घेऊन आले सुट्टीला.
मी आणि भाऊ भावाच पोरग आलय ते आता जाणारय
होय माणगाव ला जाणारे होय
जाणार आहे माणगावला मावशी कडे हा
हा हा हा
येईन आता उद्या येईन मी आज जाणारे आहे उद्या येईल मग आणि मग हे करेल. तिथून पुढ मग अभ्यासाला मी एक दिवस जाऊन बघून येते आमचे काका गाडीवरून पडल्यात
हा हा हा मग आता आहे काय बर होय मागे सांगत होतीस की
हा म आता आहेत जरा म्हणजे ऑपरेशन झालय आहेत बरे
हा हा हा
आहेत बरेत आता मग आता त्यांच क ना बघायला जाऊन येतो की मी पण
हम्म चालतय की.
हम्म
म आज जाणारेस?
होय होय आज जाणारे तिजोरी आणली काल
घेतलीस होय? आपल्या इथनच घेतलीस काय?
चालली हो इचलकरंजीतनच घेतली.
हा हा किती बसले?
तेरा हजार मोठी आहे. द मोठे तीन डोअरचे तीन एक अजून एकय व्हायच हा
हा हा असू दे घे घेतलीस ब बर झाल, कारण कपडे ठेवायला नाही म्हणत होतीस ना. कपडे मावत नव्हतीत.
ठेवायला पण त्याच्यात कस मावेना नी ते दप्तर तेंन सगळ मुलांच माझ मग ते ठेवायला जागा काहीच पोरींना हिकडंच तिक
हा, हा, हा, हा, हा. होय, होय घे तेच बरं झालं.
मगं
हम्म तेच म्हंटलं फोन करून बघूया. तू तरी आल्यास काय गावासन.
मग तेच म्हंटलं मी मध्येच करणार होतो तुला. पण आता तू गावाला गेल्यास कधी?
नाही शाळा आमची सोमवारपासून ते त्याच्यामुळे मला यावंच लागल.
हा, हा, हा
लागल मग मला.
हम्म तेचं मी अ किरण ला मेसेज केलेला पी डी एफ असेल तर पाठव. म्हणून पण ती म्हटली पी डी एफ नाही आहे मी पुस्तकाचं झ पुस्तक आहे म्हटले त्यांनी झेरॉक्स मारून घेतलेलं
ती माझ्या माझं पुस्तक तीला किती वेळा सांगितल मला आणून दे, आणून दे ज्ञान अभ्यासक्रमचं पुस्तक आहे की नाही नाही अध्ययन आणि अध्यापक मी घेतलेय काय ज्या दिवशी घेतले त्या दिवशी तिने घेतली. आणि दे म्हनाय लागलोय तर काय केल्यान मला देई ना झाली.
मग आता ती तुला परत कसं देणार?
मग किती वेळा मागितलं. हा उद्या देते, हा देते, हा देते असंच म्हणत बसली मला. दिलीच नाही अजून.
घेणार कधी?
मग घेणार की, आता आता काय नंतरच की आता काय होतय.
आता काय होणार नाही सोड. मग तेच म्हणालतो मी एक दिव आपण कॉलेजमध्ये जाऊन जर असं पुस्तकं आहेत का बघून आलो अस होय की खर कोणाला विचारायचं लायब्ररी चालू असेल तर गेलं पाहिजे ग.
कोणत्या तर सरांना तेन विचारायला पाहिजे.
अग त्या् ग्रंथ कलाच्या इथं सराना विचारल कि ते अं हे धरमगुत्तीकर सर नाहीेत व्हय ते
हा हा म
त्याने काही रिप्लायच दिली नाहीत नई रिप्लायाचं दिली नाहीत
केवढ मोठ आहे.
त्यांनीच मला ह्याचं अं ज्ञानाभ्या अभ्यासक्रमचं त्यानीच पाठवलेलं आहे पी डी एफ
आहे होय माझ्याकड ते पण ज्ञान अभ्यास प्रमूल्यान निर्धारण ती पिडिएफ च नहीत माझ्याकड
अगं ते अगोदर पाठवलेलच अहेत त्या मागच्या वर्षीचच आहेत ह्या आणि हे च सगळं अभ्यासात पुढचं
हं हं हं हं
आतानय पाटवलेलं ते अगोदरच पाटवलेलं आहे ते
हूं हूं हूं
हूं तरी पण तुला ते पाठवून ठेवतो मी
पा पीडफ पाठव की कुठली? तर, मग बघते त्यानी काढून ठेवते. आमटी करायला पाहिजेत चालू करायला. पाहिजे, अभ्यास
अगं माझ्याकड मग आता तीनच झाले की ग अजून दोन विष याच पाहिजे की भूगोलच एक पाहिजे आणि याच एक पाहिजे अध्ययन आणि आ हेच
भूगोलचं कसं काय विषय माहितीय मॅडमांनी महत्वाचे प्रश् हा, दिलेत की, नई
हं
लिहून दिलेले प्रश्न आपल्याला मोबाई त कायतर जिओग्राफीच्या ग्रुप वर कि नई पुनमनी टाकलेली आहे बघते पिढ हे प्रश्न येत ते
हा हा हा हा
ते प्रश्न प्रश्नाच्या आन्सरच फक्त शोधून शोधून तेच करायचे तेच महत्त्वाचय
अगं होय, की खरं कशात
हा
अभ्यास पाहिजे, हे पुस्तक पाहिजे की अभ्यास करायला.
साहित.
सगळं अवघडच झालंय त्या
बरं चालेल हं
हम्म आता बघायला पाहिजे तेच तुला विचाराय असं म्हणाल तो मी कुणा कड तरी मिळाली तर मला सांग दिसतयं
हो हो बघते की कोणाकडे काय मिळते काय मी पण आता आलेय का लक्ष दिलं नाही जरा मानगावला जाऊन काकांना बघून येते
हा चालेल मग हा चालेल उद्या करू काय मग फोन?
बर बर उद्या कर की चल तुला मी चान्स देतो हा ठेव ठेव बाय ला पायाला लागल